हॅलो!
भगवान महावीराचे मूळ नाव
महावीर महावीरांचं मूळ नाव वर्धमान वर्धमान वर्धमान. वर्धमान हाय सिद्धार्थ कोणाचं नाव माहिती आहे काय बौद्धांच हाय
वर्धमान महावीर महावीर आणि सिद्धार्थ तो बौद- बौद जैन
हम् हम् वैशाली मध्ये दुसरी बौद्ध परिषद डॉट- डॉट याने आयोजित केली.
कोण गं! ऑप्शन सांग बर!
वैशाली मध्ये दुसरी बौद्ध परिषद डॉट -डॉट यांनी आयोजित केली.
तेच की कळालं मला प्रश्न ऑप्शन सांग म्हनालोय.
मुंडन, अनुरुद्ध, सुनीध डा आनंद काय हं ह मुंडन, अनुरुद्ध, सुनीता, कालशोक.
काला
वैशालीमध्ये दुसरी बौद्ध परिषद डॉट डॉट यांनी आयोजित केली.
ही कुठला प्रश्न
असं पाहिजे कि तिने पण हिज पहिली बुद्ध परिषद कुठं भरली दुसरी तिसरी सगळं पाहिजे
हा असं हा असं ब असं स आहे बग मी तुला प्रश्न विचारायलो कनय म तस वाटतय
काय?
तस तुला वाटालय तस
झोप आलीया बाई वर्षा मला
पुढचं विचार
तीन पीटकांमध्ये अभिधम पीटक डॉट डॉटशी संबंधित आहे.
मी काय तरी हा बय तात्विक तात्विक तातविक काही तरी हाय
तात्विक बाबी आणि बौद्ध ग्रंथाच भिक्षूसाठी कशात नियमित हाइत.
त्रि त्रिपिटक
बौद्ध धर्माच नाव ते बौद्ध ग्रंथाचे नाव ज्यात भिक्षूंसाठी नियम आहेत.
ते तीच कि त्रिपिटकमध्ये
विनय पीठकमध्ये
तेलाच विनयपीठक विनयपीठक त्यात रिपीटकमधला एक पा पार्ट आहे. हा हा भिक्षुकांसाठी त्रिपिटक हा मिळून आणि विनय पिटक परत तिव तातविक पिठक आणि ते आता हे तीन मिळून त्रि तीन झालेत. ती मिळून त्रिपिटक.
म्हणून इसवी सन पूर्व शतकात जैन आणि बौद्ध धर्माच्या उदयामुळे धार्मिक अशांतता दिसत सणाली
होयच की म
डॉट सांग की बई, इसवी सन पूर्व कितीत? इसवीसनपूर्व
किती? इसवी सन पुर्व सांग की जरा ऑपशन
साव्या त्रिपीटक कोणत्या धर्माचा पवीत तो ग्रंथ आहे.
बौद्ध बौद्ध बौद्ध धर्म मला आवडतोय.
महावीरांची कन्या प्रियदर्शना हीचा विवाह कोणासोबत झाला.
सांग बर ऑप्शन.
जमाली संघ झाला.
मग येत कि मला का ऑप्शन सांगायला मरालतीस.
मारलेचच हाय मला.
हम्म मी जिवंत राहणार आहे सांगायला
भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या सम्राटाने बांधलेले सिंह चतुर्मुख
अशोक अशोक सम्राट अशोक
राजा अशोकात त्याजोवा
त्याज पप्पा ह्याज पप्पा
बिंदुसार
त्याचा आजोबा द्रृप्त हम
आता माझे तो पला हलतय
अ काय काय रोज तेच करते का काय?
हॅलो हॅलो कार्यावर काँल चालूय सुमे.
जरा त हॅलो
हम्म
बोल की?
पुढ बोल
त्रिपीठक मध्ये काय काय म्हटलीस मला.
तत्विकते तेयाक विनयपीटक
आणि विनयपीठक बौद्ध धर्माशी संबंध
तू काय म्हंटली
कुणाच?
ये जैनानं ज कुठं काय बोललोच नाही मी आणि
वरचे
काय म्हणालो नाही
जैन जैन म्हंटली जैन ध..... मग
नाही नाही
जोरात वरडलीस जैन धर्म म्हणून
नाही कधी?
जस्ट आता मी आत याच्या अगोदर
नाही नाही
झालं
जैन धर्माचं काही बोललो नाही मी ते मगाशी वर्धमान म्हणलेलं तेवढेच तवाच म्हणलो फक्त
बर
आणि फुटबॉल
काय बोलत बोलत
पुढचं क्वेशन नाही काय?
महावीरां ची कन्या मे राजा आशोबाच्या आजोबा
चंद्रगुप्त
अशोकाचा आज चंद्रगुप्त आणि चंद्रगुप्ताचा मुलगा बिंबिसार येकलीस हायसा तरड जेवतात.
हॅलो
बोल की
बोल
चंद्रगुप्तचा मुलगा कोण?
बिंदुसार
आणि बिंबिसार कोण?
तो सम्राट सॉरी अ आ आदशत्रूचा पप्पा
छान